हॅलो
हा ताई आवाज येतोय माझा.
हो आवाज येतोय तुमचा.
हा काय करताय.
काय नाही बसली. हा का. जेवण झालं.
हो हो.
काय भाजी केली.
भाजी आज वांग्याची भाजी केली आहे.
हा का.
वांगेची भाजी, हा थोडी बिर्याणी केली आहे व्हेज. हा आज जरा संडे हा निवांत जरा
होय.
धावपळ धावपळ असते ना. जायचं मग तेच तेच तेच तेच करायचं. भाजी भाकरी शिवाय दुसरं काय करता करताच येत नाही ना असं.
हो दररोजच रुटीन, शाळा पण असते यांना.
हा नाही अस जॉबला वगैरे जायचं म्हणत मग ते टाईम बसचा टायमिंग असतो. मग तेवढ्यात बस निघून गेली परत ट्राफिक असत. ऑफिसला पोहोचायच. तेवढ्या तेवढ्या टाइमिंग मध्ये पोहोचावं लागतय.
तुम्ही जॉब करता का? मग घरातलं सगळं आवरून जाता.
हम्म हा आवरून होतय तस लवकर थोडस ऊठुन. सगळे करू लागतात.
हा का जॉइंट फॅमिली आहे का?
जॉईंट नाही अन मॅरीडच आहे. पण घरामध्ये भरपूर माणसं आहेत.
हा अन मॅरीड आहेत का तुम्ही? ठीक आहे. ठीक आहे. हा हा मग हा आ आई असेल ना मग.
हम्म आई नाही मी दिदीकडे असते. हा दिदी. च्या घरी म ते करू लागत असते ती. तिनं पण जाॅब सगळे जॉब करतात इथे. बाकीचे छोटे जे आहेत ते स्कूल कॉलेजला आहेत. त्यामुळे असं नाही हा म्हणजे असं ऐकालांच करायचं असं नाही. सगळ्यांनाच करावं लागतंय ते.
ह आता सगळेचं जातेत ना. शाळा, कॉलेज, जॉब म्हटल्यावर.
हम्म सगळं आवर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे स्वतःच आवरून मग ते सगळे करावं स्वयंपाकत मदत करा लागते.
हा हा सगळ्यांनाच बाहेर पडायचं म्हणलं मग सगळ्यांनीच आवरावं लागत.
हा आणि सगळे कस सेम टाइमला बाहेर पडावं लागतेयं.
हा सगळ्यांच एकच.
हा एकच टायमिंग ह त्या. लवकर उठण्यापासून सगळे आवर घरी यायच मग बारा पासून चालू होतं कोण लो लवकर येते कोण उशिरा असं होत.
रात्रीचे बारा
नाही नाही दुपारचे शाळेचा टाइम आहे नाही नाही खायचं. टायमिंग असतं ना थोडं लहानांच जस थोड्याच वेळ असते दोन ते तीन
हा हा लहानची असते बारा साडेबारा वाजेपर्यंत
नाही बाकी मला सहा वाजतात घरी येईल असं सहा सात पर्यंत
हा का तुम्हाला बराच उशीर होते मग ना
सगळे ऑफिस एकदमच सुटतायत. त्यामुळे मग ट्राफिक जातानी पण हो ना जातानी पण सेम टाइम होत. ते सगळ्यांच आणि येतानी पण सेम टाइम मग त्यामुळे सगळ ट्राफिक मध्येच राहतय. जायचंय यायचं अंतर तर तस पंधरा, वीस मिनिटाचच आहे पण एक तास लागतो त्याला.
ट्रॅफिक मुळ भरपूर असत ना हो
बसनी जाता का रिक्षानी?
बसने बसचा पास असतो ना रिक्षा परवडत नाही मग. येवढा रोज तेवढे पैसे हे
हा हा बस ला पास असेल ना?
बसला एकदा पास काढला की कसं न निवांत राहतय ना. आणि रिक्षाच कस होतय आजकाल की कोण असं निट आहे जे जेवढं दीड किलोमीटर वर जेवढं त्यांचं असेल पण काय काय ना मीटर लावताआ मग त्याच्यामध्ये जास्त पैसे कधी म किती पंधरा, वीस मिनिटच्या याला किती पैसे लागणार आहेत आपल्या दहा, वीस रुपये बसणे ठीक आहे मग ते रिक्षाने मीटरवर म्हणलं का मग शं शंभर दीडशे असं बिल होतंय.
इतकं बिल होतं रिक्षानी?
चल म्हणलं की रिक्षावाले कसं कुठून पण फिरवून नेतात मग ह्या रस्ता त्याला मॅडम खूप ट्रॅफिक आहे मग इकडन जाऊ आपण असं ते करतात ना.
हम हम् त्यामुंळे मग त्यांचे जास्त मीटर असल्यामुळे पैसे होत असतील ना.
आणि आजकाल रिक्शा असं जरा म्हणजे उद्धटपणा वाढलेला राहत आहे ना जरा
हं. बसमध्ये तस अशा जागा भेटते का, तुम्हाला टाइमला जॉबला पोहोचायला?
शेजारीच बस स्टँड आहे ना, त्यामुळ भेटते.
हा, कारण काही ठिकाणी कसं होतं हम्म. गर्दी राहते ना मग, बसायला जागा भेटत नाही, मुलींना परत बसमध्ये उभं राहून जावं लागतं.
हा नाही ना माझं कस ऑफिसच्या ठिकाणी पण बस स्टँड आहे शेजारी. आणि इथून जाताना पण मेन बस स्टँड राहते पी. ए. मटीच. त्यामुळे म्हणजे असं एवढं काही हे नाही म्हणजे जागा भेटून जाते, गर्दी कशी होती हा हा तिथूनच बस निघ निघतं राहात्यात ना रिकाम्याच, गर्दी मग नव्ह थोडं-थोडं-थोडं असं चार-पाच स्टॉप झाले, का मग गर्दी व्हायला चालू होते. असं होत, आणि शहरामध्ये कसं कोण हा भेटती जायचंयाचं काय टेन्शन नाही, फक्त ट्राफिकच एवढंच.
हा ट्रॅफिक आता सारखंच चालू आता-आता शाळा भरल्यात त्यामुळे तर ट्रॅफिक जास्तच असत.
जास्तच हा. शाळाच-शाळेचा आणि ऑफिसचा टायमिंग सेम राहतो. त्यामुळे ट्रॅफिक जास्त होतय.
हा शाळेच्या मुलांना यायचं-जायचं परत जॉबवाले सकाळच
हा सगळ्यांच दहा ते अकरा त्याच्यामध्ये टाइमिंग राहत मग. सगळे घरातून आठच्यानंतर ना चालू होत. कोणाच जवळ असेल तर नऊ पर्यंत, नऊ पासून निघतात म्हणायच घरी. तेवढ्या यायचं म्हगजे दोन चार-तास म्हणजे राहातयच, ट्रॅफिक राहताय संध्याकाळी आपण चार वाजल्यापासून. आठ वाजेपर्यंत असतयच.
हा ट्रॅफिक एक मधल्या वेळेत जास्त ट्रॅफिक नाही राहत ना.
हा मध्ये असं दुपारी फक्त राहत नाही.
हम् नाहीतर तर इतरवेळी सकाळी पण ट्रॅफिक राहत, संध्याकाळी पण ट्रॅफिक राहत.
हो ना.
हम्म ट्रॅफिक असल्यामुळे ऐकु जात नसलं. गावाकडं असल्याव कसं, गाडी नाही आहे आणि माणूस लगेच जात. अंतर खूप कमी असून पण तुम्हाला वेळ लागतोच ना.
हा हो ना.
गावाकडे एवढं एवढं नसतं मग जास्त, तस आजकाल वाढायला लागले कारण प्रत्येक एका कडेच वाहनं झालेत. जस घरामध्ये जेवढी माणसं तेवढी वाहणनं असं झालंय अगोदर कसं थोडसं खाज कसं थोडीच असायची, आजकाल गव्हर्नमेंटची वाहनं कमी झालेत पण खाजगी जास्त झालीत आता.
गावाकडे आता जी व्यक्ती असेल ते प्रत्येकाला एक गाडी लागते लेडीज असल तर स्कूटि लागते, फोर व्हिलर लागत्यात, त्यामुळ गावकड पण आता ट्रॅफिकच प्रमाण हळूहळू वाढायलाच लागले.
हम्म, हम्म हो ना. अगोदर कस एवढं म्हणजे आसं महिला, बायकांला, कसं कोणीतरी सोडायला चाललेलं असायचं. किंवा आपिता बसने तेन जायचं. आता नाही, आता त्यांनाला त्यांनी पण गाड्या वगैरे शिकल्या स्कुटी वगैरे हे केल्या. आणि सगळे आजकाल बाहेरच पडतात, घरामध्ये कोण ह घरामध्ये सहसा कोण थांबत नाही. नाही सगळे बाहेर बाहेरच अस जातात, जॉब करतात. सगळ्यालाच असं, म्हणजे स्वतःच्या पायावर कोणाला नाही वाटणार ना, उभं राहायच सगळच उभा
सगळ्यांना वाटतं स्वतःच्या पायावर उभं राहावं.
काही-काही करत आहात त्याच्यामध्ये.
आता कुणालाच असं घरी बसू नाही वाटत. प्रत्येक जण काहीतरी करण्याच्या उद्देशाने धडपड पड करतायचं की.
हो ना, हो ना, म्हणजे कसं थोडा स्वतःच्या पायावर उभा असला का जरा थोडं आपलं बेज विश्वास राहते ना.
आत्मविश्वास राहतो. आपल्याला पाहिजे त्या वस्तू खरेदी करता येते असं होतं ना.
ह म्हणजे असं कुटुंबावर किंवा घरच्या लोकांवर अवलंबून राहत नाही. आणि घरच्यांच पण कस असतय, त्यांच मन असेल तर मग ते आपल्याला हो म्हणणार, हो हे वस्तू आहे घ्यायची तर घे त्यांचा मूड नुसार चांगला असेल तर ठीक आहे, घे नाही तर मगं नाही अस अस होत. होतय ना.
ते कस आपण आपल्या पायावर उभरा असल्यावर आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो.
हम्म! हो ना, आणि आजकाल कोणी पण छोट छोटा-मोठा व्यवसाय करतायच, असं नाही की सगळे हे घरात बसून सुद्धा करतात. कारण आजकाल ऑनलाईनच आहे सगळं.
हा आता ऑनलाईन जास्त, महिला तर जास्त ऑनलाईन मध्ये उतरलेत. तर घरी राहून जास्त महिला ऑनलाईन कामं करतेत.
हो ना, आणि घरी राहून काम पण खूप करण्यासारखे आणि मला तर वाटतंय. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा का एखादा व्यवसाय टाकलेला चांगला.
हा नोकरीत, तस म्हणायला गेलं तर इन्कम जास्त नाही भेटत. तस व्यवसायामध्ये जास्त भेटते.
हो ना, आणि आपल्या आपल्या हा. हो! ना आपल्या सगळ घरचं बघून.
तस जॉबवर तुम्हाला उशिरा गेलं तर हेच होत असल ना उशिरा आले बुवाअसं?
हा उशिरा आला कि ते मशीन असते ना, पंचिंग मशीन असते, त्याच्यामध्ये ते हे करायचं म्हणज ते ते असेप्ट नाही ना करत उशीर झाला तर. सुट्टी करायचे ते ते असंच असते. आणि एकदा ऑफिस मध्ये गेल्यावर आपण बाहेर पण येऊ नाही शकत ना. नाही बा माझं नाही झालं म्हणून, मगं बसावं लागतय ते काम करावं लागतय इकड सुट्टी होती पण म्हणजे अटेंडन्स लागत नाही ना तिथं. तरी पण ते काम करावं लागत. हा आणि नोकरी करायच म्हटलं तर का टास्क असते. तेवढे कंप्लीट करायच्या एवढ्या-एवढ्या वेळामध्ये असं पण राहतय. हा. आय. टी मध्ये तर तसंच असतय ना, ऐकायला प्रोजेक्ट दिलेला राहतय तेवढं थोड थोडं वाटून घेतलेलं असत, सगळी त्याच्यामध्ये कोडिंग करा हे करा ते करा ते. खूप सारं हे असते डोक्याचं सगळे होऊन जातय. घरी येईपर्यंत, घरी येईपर्यंत मन स्थिती बी राहत नाही, की घरी काय असं हे
तसं जॉब करणाऱ्या महिलांच आवघडच आहे ना, जॉब पण करायचा घरी येऊन
हा, हा, हो ना. घरी अजून मध्ये तिला कोण असेल तर ठीक आहे, नसेल तर म अवघड आहे ना असं.
आता तुम्ही अनमॅरिड आहात म्हणून आहे ठीक. पण मॅरिडवाल्यांची छोटी मुलं त्यांचं खाणं पिणं स्कूल ते
आणि छोटी मुलं असेल ना, तर जॉब म्हणजे नाहीच ते कोणत असं पाळणार घरामध्ये ते ठेवून बळजबरी असेल त्यांची काहीतरी मजबुरी म्हणा. तर आहे पण, असे छोटे मुले ठेवून नाही जॉबमध्ये मन नाही लागत.
हा मुलांना अस ठेवून नाही ना जॉब. आणि आपल्याला पण नाही कारण त्यां वय असत ते आपली गरज असते त्यांना, त्यावेळेस ना. ज्या वयात नेम की आपली गरज असते, त्यावेळीच जर आपण काम कामाला गेलो तर मग ते मुलांमध्ये पण जरा जीव असा कमीच राहतो ना
हो ना
आणि त्यांच्या आपण शरीराकडें दुर्लक्ष राहत होतं.
हो ना हो ना आपल्या शरीरात दुर्लक्ष होत त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मला त्रास वाटत व्यवस्थित व्यवस्थित आहे म्हणजे ठीक आहे आपल्या मलाच मालक असतो, तिथ कोण काय नाही
हा बरोबर आहे तुमच, व्यवसाय हा खरंच चांगला आहे, आणि महिलांसाठी तर चांगला ते घर पाहून मुल
हो ना हा इनकम पण येत राहत. असं पण नाही, आणि ऑनलाईनच्या याच्यामुळे त्यामुळे आपण कुठं पार्सल हे करू शकतो काही आपल्याला व्यवसाय करायला काय येत म्हणायले हो ना
आणि गावापेक्षा शहराकड जास्त तसं, व्यवसाय करायला येईल.
हा. हो ना, म्हणजे असं आज-काल असं खाद्य पदार्थ ते झालं ते तर, म्हणजे मागणी आहे ना त्याची जास्त कारण आज काल मार्केट मध्ये बघायला गेल तर हा हो ना सगळ भेडसळच च अन्न ते असत, त्यामुळ शहरातला बायका जरा म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण खाद्य पदार्थ घेण्यामध्ये अस की हा ठीक आहे. चांगलं असतय किंवा चांगलं हे करताना आहे भरपूर आहे करण्यासारखं ठीक आहे ताई बोलून छान वाटलं तुमच्याशी बोलू यात परत, हा ठीक आहे, बाय हो, हो. चालेल.
हा चालते. ठेवू मग? हा बाय.